येतो येतो.
बोला, झालं आवरलं जेवण झालं?
हो जेवण वगैरे झालं आवरलं आताच. बोल, कशावर बोलूया?
हम्म, बर तुम्ही कुठे राहता तिथं पर्यटन क्षेत्रासारखं बघण्यासाठी काही आहे का?
अ इथे आम्ही राहतो तर मग असं विशेष तर म्हणजे मुंबईच म्हणायला लागेल.
हा हा, म्हणजे मरीन ड्रायव्ह
हो हो हो, इथे फिरायला जुही चौपाटी आहे, म्मादेवी आहे, मरीन ड्राईव्ह आहे. गेट ऑफ इंडिया आहे. महालक्ष्मी आहेत अ हाजीआली आहे.
हम्म
भरपूर आहे म्हणजे मुंबईत असं आहे, बघण्यासारखं सगळच आहे म्हणतात ना मुंबई म ती हल्ली, अटल सेतू झालाय ते पण खूप छान आहे. अगदी समुद्रातून अ पूर्ण रस्ता वगैरे
हो हो हो
आणि समुद्रातून बोटिंग वगैरे म्हणजे, सगळंच छान आहे मुंबई म्हटल्यानंतर एक अ सग कोणाचं स्वप्न असतं ना, मुंबई कशी आहे? तसं म्हणजे सगळंच छान आहे, ऑलराऊंड म्हणजे वातावरणात छान आहे म्हणायचं आणि सगळंच सुंदर आहे सगळं.
हम्म हम्म, आमचं पण नाश्कामध्ये बघण्यासारखं खूप आहे.
हा आणि इकडे एकदा राहिलेला माणूस कुठे ऍडजस्ट नाही होणार असं मला वाटतंय, एवढ्या सुख सोयी आणि कुठल्याही वेळेला आणि मुंबई कधी झोपतच नाही असं म्हणतात तसा प्रकार कुठल्याही टाइमला काही अवलेबल होत तुम्हाला रात्री, दोन वाजता ही चहाची टपरी उघडी असती अगदी चार वाजता ही वडापाव असतो. हा, आणि मेन म्हणजे रात्रीची फिरायला खूप छान वाटतं.
हो वर्दळीच आहे ना ते, कंटिन्यू चालू राहते ते रहदारी.
कंटिन्यू चालू तर मग रात्रीचा व्ह्यू जास्ती दिवसापेक्षा खूप असं लाइटिंग, बाकीच्या गोष्टी वगैरे खूप छान सगळंच मस्तच वाटत अगदी प्रश्न.
त्रासले जात पण मुंबईकर.
हो हो पावसामुळे हे ट्राफिक ट्राफिक एक त्याच प्रॉब्लेम आहे.
हम्म ट्राफिक आणि पावसामुळे ते पाणी तुमतं ते खूप त्रासले जात.
अ हे काही काही भागात जे आजूबाजूला झोपडपट्टी वगैरे एरिया जिथे तिथे जास्त आहेत ना.
हम हम हं.
तिथे हा प्रॉब्लेम जास्ती असे नाले साफ न कारण. काही घाण टाकणं ह. जे व्यवस्थित जे मेन पॉश एरिया आहे तिथे एकदम व्यवस्थित आहे तिथे काय प्रश्न नाहीये पण काही भाग अशा आहेत आजुन एकदम खाडीवरच खाली एवढं म्हणजे डेव्हलप झाल अगदी खाडीवरच बिल्डिंग बांधलेत ना गं.
हो.
म्हणजे जागाच नाही ठेवली जिथं समुद्राचं पाणी तिथपर्यंत येतंय लोकांनी ति तिथे बिल्डिंग सुरू के ऑलरेडी म्हणजे त्या समुद्राच जे पाण्याचा प्रभाव वगैरे आणि तर गटार व्यवस्थित नाही काढलेले. आणि बाहेरचे लोक येऊन एवढे घाण करतात प्रापूर लोकांनी त्या जागेवर असे छोटे छोटे घरं बांधले आणि मग त्या झोपडपट्ट्या झाल्या तिथे तीन चार हजार रुपये भाडं बाहेरच्या लोकांना इझीली परवडतं ना ते.
मग
मग ते लोक राहून जातात तीन चार हजार रुपया मग फॅसिलिटी काहीयच नाहीत ना तिथे. तिथे गटार नाही येत तिथे टॉयलेट नाही येत मग तिथे ते लोक कसंही राहतात आणि काही घाण करतात.
तिथेच.
हा काही म्हणजे हेच नाही त्याच्यामुळे मग जास्ती असं वाटतं का खूप पण ते ठराविक हे असं धारावी म्हणा असं मीरा भाईंदर वगैरे असं एकदम अम् समुद्राच्या कडेला धारावी वगैरे. त्या साईडला तस होतं जास्ती मेन सिटीत तरी झालं तरी प्रॉपर जरासच होत मग ते लगेच होतं व्यवस्थित.
तेच म्हणजे घाण कचरा आला तर नदी नाले तुबतातच.
आणि हा आणि हल्ली कस ना प्लास्टिकचा पण खूपच अतिप्रमाणात वापर झालाय आपण सरस पाण्याच्या वाटल्या घेतोती कुठ फेकून देतो प्लास्टिकची पिशवी बघतो खाऊ काढतो आणि फेकून देतो किती बंदी आणली. पण ती बंदच नाही होते ऍक्च्युली.
टाईम किती. किती सांगितलं होत की प्लास्टिकचे पिशू बन
हा पण ते ऍक्च्युली व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळेच या गोष्टी घडतात ते त्याच कारण ते गटाराच्या तोंडाला ते प्लास्टिक जाऊन अडकत त्या बाटल्या अडकतात त्याच्यामुळे मग ते गटारच नाही हे नाही होती ना
ते ते एका व्यक्तीने ठरवणे हो हो ते सगळ्यांनी ठरवलं तर होतं तू शाना मी शाना सगळेच मी शाने होतलं आपण दोघांनी नाही टाकलं पण सगळे टाकणार नाही ए शेवाट
किती बंदी आणली ना थोड्याच दिवस त्या गोष्टी चालतात नंतर मग हे विकणारे आणि घेणारे. कुठून तरी मिळूनच घेतात ते
ेवच घेतात
प त्या गोष्टीचा खूप हा गरजेची वस्तू किती वेळा आता आपणच किती वेळा घरात खूप कापडी पिशव्या पडलेल्या असतात ती बाजारात घेऊन जायला. नाही होते म्हणजे गेल्यावर मच पिशवी.
हम
मग असंच होतं ना आप् ते स्वतः पाासून सुरुवात केली तर आय थिंक पिशवी आहेम नको आम म्हल्यांतर बरोर होई पण आपल्या घरात कितीरी प्या आप एक ब्लाज पीसची म्हणा किंवा जुन्या साडीची ओढणीची आप ड्रेस आपण फाटेपर्यंत घालतच नाही त्याची काकडी पिशवी शिवली ते छान भाज
असतात असतात असतात तरी लेडिंग येना बाहेर जात त्यांना दोन पसे गोळा करण्याच्या नादात घेऊन येतात नाही बाबा मग कचऱ्यात टाकायला कामातील कचऱ्यात वापरायला
क आणि कचऱ्यात तुला सांगते एका बाजलीत एवढ्या पिशव्या होतात त्या भाजीच्या दुधाच्या आखखी बादली ते सगळ्या बादली ओली होऊ नये म्हणून ती पिशव्याच असतात त्याच म ते जाळलं तरी डम्पिंगला गेलं तरी पण ते किती जाळलं तर ते जळल्या जात नाही ओला कचरा सुख कचरा पण ते पण नाही व्यवस्थित लोक विल्हेवाट लावत
नाही लाव मग ह आपल्यापासूनच सुरुवात आहे ना कोणी करेल आचा विषय नाही आप मी स्वतःच स काळपासून तीन ती शर्ट जून मध्ये टाकलेल्या आहेत
म ममी पण ते सांग. मी पण स्वतः शिवते वगरे तर किती विचार केला ना घरात न पिशविण्याची चुकून बाहेर गेलं पर्समध्येध्ये नसली पिशवी तर मग एक तर बाजारात गेल्यानंतर पाच सात पिश् गोळा करून आणल्याच जात आणि ते जातातच कचऱ्यात
मग लेडीज क ते साठा भरपूर राहतो तो काही कमी नाही राहत असला तरी तिला कमीच पडतो
क प आणि अगदी क आल्या पण आपण गादी खाली बेड खाली
सगळीकडे सापडतात लेडीज मंडळीला सगळीकडे या वस्तू सापडतात काय कायल आता मी आज दुपारी ज ए लेडीजला सांगितलं म्हंटलं काही लेडीज आपण आपण स्वतः घात म्हणज मान्सून सेल वगैरे चालू आहे म्हणे तर काही घेतलं का म्हटल कसला मान्सूनसेल हे सगळे काय म्हटलं हे दिवाळी येण्याच्या आधी हे सणचरात स सनवार सुरू होण्याच्या आधी ते तर त्यांचा जुना माल काढतात मग आपला तो मान्सून सेल म्हणा ऑक्टोबर सेल म्हणून ह ऑक्टोबर सेल म्हणून विले वाट करतात कारण त्यांना नवीन स्टॉक भरायचं असतो
हा ते जून ते ऑगस्ट जून, जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्यात ही सगळी. कडेचं असतं.
पण काय करतो. बाई दोनशेला तीनशेला टॉप मिळते चारशेला. टॉप मिळते छान हे घेऊन टाक. होय मतलब. तीनशेच टॉप तीनशे सारखंच असते आणि तीन हजाराच टॉप तीनहजार सारखा असतो. तीन हजार सारखंचं असेल म्हटलं आपलं हम् हेचंआपल्याला. तीनशेचा टॉप ते सहाशेच बी असेल ते तीनशेला जरी दिलं तर. पुढच्या दिळीमध्ये ते तीनशे रुपये वसूलकरून घेतील कशानं.
कशाला हो त्यांना ते ठेवायचं नसतं ना ते जुना माल असतो एकचं सिगलं मेन म्हणजे सिंगलच गोष
हा, आपलं कसं आहे म्हटलं आपण घेऊन येतो. बाई तीनशेलाच मिळाला घेऊन टाकू घेऊन टाकू. म्हटलं तीन हजाराची वस्तू तीनशे वस्तूची बरोबरी येईल का. आपण तीनशेची वस्तू बाहेर घालून जाऊ शकतो का कपडे नाही बाई. हा काही चांगला दिसतो का बाहेर घालण्यासाठी आणि तीन हजार ड्रेस तीन हजारचा ड्रेस घरात घालणार तुम्ही?
नाय!
घरातल्या कामाला घालणार तुम्ही नाही नाही हा बाहेर घालायलाचं कामात येईल मला.
हो असं असतच आपलं हो प्रत्येक प्रायरिटा वेगळा असतो घरात घालायचं ठीक आहे एवढंचं
जाऊ दया आपण चहा साठी सुद्धा पाहण्यासाठी आपण ब्रँडेड कप आणून ठेवतो. तेच कप आपण घरात वापरतो का चहा प्यायला? नाही बाई तो कसा वापरू हा! तो कसा वापरू तो फुटला मंग ते पाहुण्यांसाठीचं छान आहेत. तो डिनर सेट तो पाहुंण्यांसाठीच ती नाही पाहुणे महिन्यातून दोन महिन्यातून जरी आले. घरातल्यांसाठी नाही युज करायचा पण पाहुण्यांसाठीच युज करायचा अशी मेंटॅलिटी आहे बाईची.
बाईची हो जपून ठेवायचं आणि ती हे करायचं मगं सरा सरास इकडे पण खूप सेल आहेत खूप किती अगदी गर्दी असती दुकानात.
चालुत त म्हटलं तुम्ही तीन हजार ड्रेस घरात वापरून दाखवा म्हटलं मला. नाय ग बाई म्हणे मग म्हटलं ती तीनशेचा ड्रेस बाहेर घालून दाखवा म्हटलं तुम्ही. नाही गं म्हणे म्हटलं मग तशीच मेंटॅलिटी चार हजाराचा डिनर सेट तुम्ही पाहुणे आल्यावरचं काढणार घरातल्या मेंबर साठी काढणारचं नाही म्हटलं. त्या म्हणे हे पण बरोबर म्हणे. असं त्यांना बी तेच त्यांना बी एवढ हसायला आलं म्हणे प्रत्येक लेडीचा हा प्रॉब्लेमच आहे म्हणे. बशी ती घरात खराब वाप
आणि नाही आणि किती गेलं तरी हव्यास हा का सं पत नाही त्या कपड्या बाबतीतचा त्या कप पाटात ठेवायला जागा नाहीे धुतले तर सुकलेले कपडे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे पण ते गेलं ना मी तर आता मला एक दोन मैत्रिणी बोलले अगं सेल लागलाय जाऊन येऊ नाही नाही. तिथे गेल्यानंतर कंट्रोल होऊ शकत नाही स्वतःला करू शकत ना कत नाय मग तिकडे जायचं नाही.
ते आपल्याला आहे ना कमी किमतीच्या वाटतात ते काय त्यांना माल द्यायचा असतो संपवायचा असतो म्हणून त्या आपल्या कमी किमतीत दाखवत हा नाही लावतं ते.
ठीक तेवढ्या
त्या त्यांच ज्या रिझनेबल प्राइस अस तात ना त्यांच्यात ते नापतात नफ सुद्धा काढत नाही का काढत नाही कारण तो माल त्यांना विकायचा असतो.
विकायचा असतो आणि त्याच्यात हे नसतं हे बघ एका डिझाईन मध्ये एकच शिल्लक असते त्याच्यात कलर नसतात जो कलर आहे त्याच्या डिझाईन वेगळ्या नस तात, सिंगल पीस म्हणून मग त्या काढतात जेव्हा लॉट मध्ये माल ये तो तेव्हा एका पीसमध्ये त्यांना चार ते सहा कलर असतात. तुला हे सहा डिझाइन असता हे राहिले
ये उरलेला माल असतो सगळं वर्ष उरलेला माल असतो ना. आपण वेडी भावना राहते आपण घेऊन येतो असं.
घेऊन येतो आणि ते कधी कधी ठेवणीचे पण असतात ते लगेच विरतात वगैरे आणि आपण पण बघ, हो झालं का?
पण कंटिन्यू हो उद्या.
हा चालेल चालेल चालेल, उद्या करूया का आता, हो हो ओके ओके बाय बाय बाय.